हा बोला कि हा ऐकूयात आवाज येत आहे का हा झाला की तुमचा
झाला झाला काय करताय
क काय नाही बसले आहे तुम्ही
हम्म मी पण आता बसले होते जस्ट म्हटलं कॉल करूयात
हा तुम्ही कधी जॉईन झालायसा
आताच दोन दिवस झाले
हा हा हम्म हम्म मी आजच जॉईन झाले
होय काय अच्छा बद मग काय मी कोल्हापूर
हा मी पण कोल्हापूरमधूनच बोलते
होय
हा
मग ते ट्रिपला व काय गेल काी नाही हॅलो हॅलो
ट्र्रीपला घ्यावेळेस काय झालंच हां आवाज आवाज येते काय
हा येतो येते ट्रीप ला वगैरे गेल
हॅलो हा नाही नाही ह्या वेळेस झालंच नाही, तुम्ही गेला होता?
हॅलो?
हा तुमचा आवाज येतोय मल तुमचा आवाज येतोय मला
नाही गेले मी पण. अगोदर केले होते, आता काय नाहीच आता हम्म माझा पण मुलगा लहान आहे ना त्यामुळे मला जाताच नाही आलंण म्हणलं तु् गेला
हम्म हम्म नाही मुलगा क लहान म्हणजे कितवीलाय घरीच घरीच असते
दोन वर्षाचा आहे, हो. ह.
हा हा- हा. हा मग लहानच
म्हणून मग नाही जाणं, होय मग ते कुठे बाहेर जाता येत नाही ना मग ट्रिपला म्हणलं तरी वनडे तरी असली तरी संध्याकाळी येई पर्यंत वेळ होतोयच की. मग ते दुधाच मग ते लई प्रॉब्लेम येते बाहेर.
हा- हा -हा. कोल्हापूरमध्ये कुठं राहत?
आंबेवाडी.
हा हा.
तुम्ही प्रॉपर कोल्हापूरचे?
नाही मी हे सास माझं हे अ सासर आहे.
अच्छा.
हा इथे चिंचवड म्हणून आहे ना, गांधीनगर चिंचवड
हा हां हां.
तिथं राहते.
हा हा हा. बघूया मग आपण कधी तर जाऊया ट्रिपला, सगळेच
हां चाल
हा मस्त बाहेर वन डे ट्रिप काढायची
हा चालतंय
छान आहे प्लेसेस आत्ता मग आता बघायला गेले तर वॉटरफॉल वगैरे हेच की
हा हो.
हम्म आता तरी पाऊस नाही आहे त्यामुळं काय पाऊस थोडा, बंदच होय त्यामुळ हम्म त्यामुळे तर वॉटरफॉलला
तुम्ही काय घरी?
हा जर अस जास्त पाऊस असला तर पाठव
हा हो, तुम्ही घरी असता का?
हो घरी असते.
तुम्ही हा हा
हॅलो? बोला की, बोला हां
हां बोल, हा तुमचा म्ह आवाज येतोयका?
म.
हा हा, का नवीन तर हा आता नवीन हे निघाला होतं तिथं गेला होता कागलला आम्ही गोव्याला
नाही. मी हा मी ते कागल होय तिथं जाऊन आलाय का तुम्ही?
ह हां.
हा नाही गेले तिकडे, जवळ आहे इकडून, पण नाही गेले. छान आहे म्हणतात, पाजर तलाव ना? हम्म. तुम्ही जाऊन आलाय का?
हो जाऊन आले की, दोन वेळा जाऊन आले. दा गेले होते, त्यावेळेस कासवाचं झालं नव्हतं ते कास उचत धबधबा पडत ना ते पाण्यात हा ते आता झाले, आम्ही ज्या वेळेस गेलो होतो ना त्यावेळेस नुकतं चालू होत जातंय, करायचं म्हणजे तयारीच
हा हा ह
आता पूर्ण झालंय आता हम्म
हो आता सुरु झा छान वाटत असेल त छान म्हणतात ते बघायला
हो छान वाटतय, तुम्ही एखाद्या वेळेस गेला की जाऊन बघून या
ला पाण्या खूप आवडत तेे बघायला
हा बघण्यासारखं छान आहे पाण्यात तुम्ही ते अ धबधब्याजवळ तुम्ही पाण्याजवळ तर नाही गेला अस ना तर बाहेर इकडं पाण्याच शोतेण आहे ते बघायला छान आहे खरं मुलांसाठी खेळायला पाळणा हा हो आहे.
हा हा हा हा हा हम्म अशा ठिकाणी वन डे जाऊन येऊ शकतोय ना लहान मुलांना घेऊन
होय चालतय,
होय. तेच कि आम्ही गेलो होतो लास्ट टाइम ते हा ते गणपतीपुळे वगैरे इकडच की नाही तर मग कुठे लांबच चालेय माझं दोन तीन वेळा ते पण नाही एका बाळणव्हतं तेव्हाच आता काय स हो आता होतच नाही.
लहान मुलं असल्या कि होत नाही लग्न किती वर्ष झालं?
आता पाच वर्ष झाली.
हां हां
हम्म कुठ काय जायचं होतच नाही, नाही मग इकडं मग सिंधुदुर्ग ला वगैरे मग तिकड गेलो होतो आम्ही तिकड काय फ्रेंड सोबत गेलो होतो. फ्रेंड सोबत असल्यावर भारी वाटते. ते बीच वर वगैरे हा
हा होय छान वाटत ते आ ग्रुप ग्रुप करून वाटत य ते
होय होय. ग्रुप करूनच छान वाटते ते सगळे असले ना फ्रेंड सर्कल मग काय वाटत नाही ना ते सगळे असं मज्जा करणारीच असतात.
हा होय, मजा मस्ती करायला. दानो हे तेन छान वाटतय ते
करायला होय, एक दिवस फ फुल एन्जॉय होय, तसं ते जरा फॅमिली सोबत गेली जरा असं मग कोण तर काय तर म्हणते,
हा हो हयांनी कायत म्हणतील तनी काहीत म्हणतील मग हा होय.
हम् इकडं कुठं गणपतीपुळे वगैरे गेलत
नाही यावेेळेस काय कुठे बाहेर जाणं झालंच नाही.
हम्म हम्म हम्म
त्यांना पण हिनी पण काय बाहेर असं फ्रेंडस कधी गेले नाही. आपल्या गल्लीतून असं गाडी करूनच बाहेरकडं तिकडं जातात. ह्या वेेळेस कुठं झालंच नाही गेल्या वर्षी गेले होते ह्या वर्षी झालंच नाही.
हो गेल्या वर्षी कुठे गेल तर
ह्या नी रायगड तर इकडे गेले होते जिंज जे परत हा रायकड हा हा तिकडे गेले होते हा ह्या वेळेस काय झालंच नाही
इड रायगड वगैरे अजून ते नाही तो भाग बघितलेलाच नाही आम्ही
हा हा छान आहे खरं हम्म छान आहे बघण्यासारखं छान आहे परत ते रोप वे आहे. छान वाटतय खरं हम्म हा हो रायगडलाच आहे. रायगड लाय
अच्छा ह मी याला सिंधुदुर्गला गेले होते पण ते किल्ल्यावर ते जाऊन दिले नाही ते भरती होती ना चालू त्यावेळी म मग ते मध्ये जाऊन देत नाहीत ना बोट
हा हा हा
हम्म त्यामुळं मग जाताच आलं नाही आम्हाला
हम्म
हम्म मग बाहेरूनच फक्त बीच त्या हिच्यावर जाऊन तेवढंच लांब लांबूनच बघून आलो आम्ही
ते जा जास्त आज जाऊन देत नाहीत ना भरती असताना
हा हो भरती असतान आत जाऊ देत नाही रिक्षा असत ना ते हम्म हो पण रायगडला छान आहे खं रोपवेथ नाही आहे बघण्यासारखं छान आहे होय
हम्म हम्म हम्म.
मस्त वाटतय असं खरं वरून छान वाटतय ते दिसायला बारक हे दिसतय संध्याकास हो
लेट मी मानत सहा नंतर सहा साडेसहा नंतर म्हणून म्हटलं हा
हा हा सात सात आमचं पण लेट नसते लेट म्हणजे किती साडेसात आठ वाजता चालू करते नऊ नऊ सव्वा नऊ पर्यंत जेवण होउन जातंय हा
जेवण हम्म गरम गरम खायच आमचं पण त्याच वेळेला होतय टायमिंग आता घातलं तर थोड्या वेानं लहान आहेत तो त्याच्याकडे लक्ष देत देत तिकडं तिकडं बघत
होय आणि नाही शहरी भागात कसं जास्त जा कर लेट न जेवतात
म्हणजेटलं जेवतात होय कोण असं नाही लवकर
होय म यायलाच मिस्टरी यायलाच वेळ हो ते मिस्टर आल्यावर मग जेवायचं
तिथून हा हा हा
हा
हा मी तसच असते सगळे आल्यानंतर सगळे एकत्रच रते
हो एकत्र बसून सकाळी काय होत नाही सकाळी कस तीघ पण बाहेर जाणार मला म स्वय करत असते ते जेवत असतात म संध्याकाळ
होतय तेवढंच हम्म. मग फॅमिली सोबत वगैरे जातय का ट्र्रीपला काय असंच.
हा हा नाही फॅमिली सोबत गेले होते तार कलीला गेल होते आता हे दीड दोन वर्ष झालं असं कुठे बाहेरच नाहील. हां हो छान आहे मग ननंद तेन आले होते ना सुट्टीला त्यावेळेस गेले होते.
सगळे छान वाटत फॅमिली सोबत पण असे सगळे एन्जॉय करणारे असले तर.
होय, नाही बीचवर छान वाटतय सगळे ए मस्ता मस्ती खोर. तेव्हाच ते सगळं जायचं ते पाण्यात भारी वाटत. ते सनसेट ला छान वाटत बीचवर मात्र
हा होय छान वाटतय.
होय तिथे स्कुबा पण आहे ना तारकर्लीला होय.
हा हो आहे की हो आहे.
केलाय का कायसकुबा
हा केले कि होत नाही आहे की
होय.
हम्म, आता दीड वर्ष दोन वर्ष झालं मी गेलेच नाही ज्यावेेळेस गेले होते त्यावेळेस होतं.
हा, हा, हा. मी नाही केलं अजून बघू कधी तर करायचं.
भीती वाटते ना खरं ती जास्त आत जातय. त्यात पोहायला वगैरे काही येत नाही. होय पूर्ण आत घेऊन जात तळाशी घेऊन जातेत. मग त्यामुळ भीती असते आपल्याला.
होय, ते तेंच्यामध्ये मी आणि नणंद माझी बसतोय. ते बन हेच्यामध्ये नसते काय बनानासारखं
हा, हा.
हा त्यात बसले होते त्यांनी विचारलं पलटी करू काय आत. म्हणून माझी ननंद म्हणते करा मी म्हणते नको हा होय. ती तिला पवाल तेन येतंय चाल हम्म, हां बोला की हॅलो. हॅलो.
आवाज येईना झाला
हा आवाज येतोय काय?
हा कट वाय लागलाय आवाज. परत हम्म येतोय येतोय.
हा.
हम्म. थांबा फोन करा परत हम्म. हा करा की. तुम्ही करा की हा.